हां ताई आवाज येतो आहे का माझा?
हो येतो या.
तुम्हाला येतोय हा हा. झालं जेवण वगैरे.
हो आज एकादशीय. हा फराळाच हा झालं.
दुपारी जरा अस सुस्तावल्यासारखं होतं ना दुपारी. हा म्हटलं थोडा गॅप घेऊया आता जरा चहा वगैरे घेतला. जरा फ्रेश वाटते ना.
आज तुमच्याकड.
नाही नाही आज नाहीये आज चांगलंय वातावरण.
हा कालपर्यंत बराच होता वाटत ना पाऊस जास्तीचा.
हो हो आज सकाळ पासन जरा बऱ्यापैकी उघडलंय. हम्म, त्याच्यामुळे छान वाट
हो हवा सुटली आहे फक्त आता.
हम्म होव ना हम्म.
हम्म, अजून आबाळ वगैरे काल ह हा आभळ व वगैरे निघल असं वारं वगैरे येऊन थोडस हम्म.
आता जरा बऱ्यापैकी क्लिअर अ दिसते आभाळ.
हो ना.
तर बघूया एका रात्रीपर्यंत एखाद्या सांगता येत नाही पण.
हा हे आता वारी जरा महाघारी फिरल्यावर पण जरा येतोच म्हणे ना. पाऊस थोडासा.
हो ना हां हां असेल असेल बरोबर आहे हां. हम्म, तुम्ही मग कशामध्ये शिक्षण घेतलेलं आहे.
माझ ग्रॅज्युएट झालेलं आहे हेच आपल्या आर्ट आर्ट मधूनच झाल.
आर्ट मधनं झाले अच्छा अच्छा हां हां हां. माझं सायन्समधनं झालंय ग्रॅज्युएशन.
होय.
हा आनी त्याच्यामद्ये माझं बॉट्नी होतं ना विषय. वनस्पतीशास्त्र त्याच्यामद्ये म आम्हाला होतं. वनस्प त्याच्यामद्ये खूप माहिती हा आणि त्याच्यामध्ये आम्हाला औषधी अ हो हो. हॉर्टिकल्चर होतं तेव्हा आमाला त्याच्यामद्ये म आमाला. प्रोजेक्ट करायचा होता म माला औषधी वनस्पतींनवरचाच आला होता. प्रोजेक्ट आणि ते पण आपल्या गार्डन मधले किचन गार्डन म्हणजे आप पल्या घराच्या आजूबाजूला आसतं गार्डन त्याच्यामद ल्या औषधि वनस्पती.
कोन कोन्त्या होत्या मग त्याच्यामद्ये तुमाल
तर म्हणजे त्याच्यात ऐका ना त्याच्यामध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला आपन जे पन झाड लावते ते सगळ्यांचे औषधी गुनधर्मं आहेतच. काई ना काई सगळ्याच झाडांच्या अगदी आंबा किंवा अशे मोठे- छोटे झाड जे अस दीलते त्याच्यावर त्याचे औषधी गुणधर्म आहेत.
अ तेच लावतो न सत अ कुंडीमध्ये वगैरे आप आपल्याला पटकन, तितल्या तिथं घेऊन, घेता यावेत अशे
घेता यावे असे आणी म्हणजे इव्हन अगदी पेरू वगैरे ते तर आपल्याला, असं वाटतं की, नुसतं फळ खायचं, पन त्याच पानांन चा वगैरे सुुद्दा खूप औषधी उपयोग होतो हा, सगळ्याच झाडांच आहे असं
मला वाटतंय, पेरूच्या पानाचं, तोंडातलं वगैरे आल्यावर अ त्याच काई घेतात, काय कि ते पान, चावून वगैरे खातात आ
त्याच्यामद्ये अस
अ, बरेच जन त्याचा, चहामद्ये पन पानांचा उपयोग
उपयोग करतात बरोबर हाय, पेरूमद्ये आनी प्रोटीन पन खूप जास्त असतं आणि इतर फळांपेक्षा पेरूमद्ये जास्त प्रोटीन असतं, हा जास्त गुणकारी अस्तं
गुणकारी असतं हो, आणि ते थंडीच्या दिवसात येतं म्हणून बरे जण टाळतात ना, सर्दी खोकला होईन म्हणून पण ते असं, हा म्हणतात न, सिजनेबल फ्रूट्स आहेत.
फ्रूट आहे, खाल्लेले, बरोबर आहे, हो ना, हा
हा, हा
आपल्या आंब्याच्या पानांचा वगैरे सुद्धा ऊप ऊपयोग असं, पोटदुखीवरती वगैरे, आता ते कसं करत असतील माहित नाई पण आम्हाला पुस्तकामद्ये दिलं होतं, की त्याचे पानांचा सुद्धा औषधी ऊप उपयोग आहे आंब्याच्या पानांचा किंवा कुठलेही इतर पानं कु
हो न, तेच, हा ते सगळेच जरी माहिती असेल तरी आपण कुटं करून बग तो ना सगळे, हा, हो ना
मग आम्ही असे, पुस्तकं वाचून, वाचून, काय कोणाचं, अ कसा उपयोग होतो, कु कुठल्या झाडाचा, तो प्रोजेक्ट? टच होता ना, आम्हाला असं घरोघरी जाऊन, त्यांचा सर्वे करून कोणी कुठले, कुठले झाडं लावलेले आहेत, म त्यांचे काय, काय औषधी गुणधर्म आहेत? असं ते म फोटो वगैरे काढून डिटेलमध्ये होतं, त्याच्यामुळे मला, अशी थोडी, थोडी माहिती झाली होती.
प्रोजेक्ट म्हणजे खूप मोठाच करावा लागत असेल न, त्याच्यामुळे भरपूर माहिती ते असेल
बरं, बरं आणि तेंव्हा कसं होतं, तेंव्हा ना मोबाईल नव्हते. त्या काळी, आमच्या काळी म आपल्याला जी पण माहिती मिळवायची ना, तर ती पुस्तकांमधनच मिळवायची.
पुस्तकामधून हो आणि अस वयस्कर माणसांना पण बरी माहिती राहायची ना, त्याच्याबद्दल, हा आता काय मोबाईलवर टाकला विषय, केलं सर्च, झालं. खूप म्हणजे हम, काय कोणाला विचारायची गरज नाही, कुठं जायची गरज नाही, खूप सोपं झालंय, पण तुम्ही जे माहिती घेतली, तर ती सखोल ज्ञान मिळालं. तुम्हाला त्याच्यातलं आताच्या मुलांना ते भरभर लिहून काढतात वगैरे
नुसतं उतरवून हम्म राहत नाही बरोबर आहे नुसत मग ते उतरवल्यासारखंच होत ना बघून उतरवून काढायचं हा त्याला काही अर्थ नाही.
जाऊन वि चारून काय आहे काही नाही त्या आठवणी तुमच्या अजून पण व्यवस्थित असतील अशा ताज्या तवान्या ह
आता मला वीस पंचवीस वर्ष झाले या गोष्टीला पण मला अजूनही आठवत. आम्ही लायब्ररीत जाऊन तिथे दोन दोन तीन तीन तास बसायचो. ते पुस्तकं त्याविषयीची शोधायचे त्याच्यामधली माहिती काढायची.
तुम्हाला हे सगळं नॉलेज डोक्यात राहायला असलं.
हो स्वतः केल्यामुळे सगळं राहत आपलं हो तेव्हा म्हणजे कोणते नाही हो हो ना डोक्यामध्ये चालना बरोबर तेव्हा फोटो काढायचे एक होती माझी मैत्रीण आमच्या ग्रुपमध्ये एक होती. ची मैत्रीण तिच्याकडे कॅमेरा होता मग तिला आम्ही सगळ्या जनी घेऊन जायचो की फोटो काढायला तेव्हा कसल आपल्याकडे मोबाईल नाही काय नाही. ते कॅमेऱ्यामध्ये प्रोजेक्ट साठी हा प्रोजेक्ट साठी. फोटो काढून मग त्याच काढून ह हो ना हा.
ह मग तुम्ही जे अशी माहिती मिळवली ना औषधी वनस्पतीची वगैरे मग आ आता तुमच्या असा प्रत प्रत्यक्ष जीवनामध्ये असं कोणाला काही अडचण वगै वगैरे आली तर अस घरगुती वगैरे देता का? मग औषध तसं
आता मला माहितीय पण आता माझ्यापेक्षा जास्त माझ्या मुलांना वगैरेच माहिती आहे त्यांना गुगलवरन. आता मी जे केलं ते कस वीस-पंचवीस वर्षापूर्वीच. च ना त्याच्यामध्ये म्हणजे असं डिटेल मध्ये फक्त औषधी गुणधर्मच म दिलेलं कसं असत काय असतं पण ते? त्यातन ते कसं घ्यायचं? युज कसं करायचा ते नाही नाही एवढं डिटेलमध्ये माहिती त्याच्यामुळे मग थोडंफार माहिती असतं आपल्याला हा
फड असते ओवा
कोरफड हो
ते पुदिना वगैरे तुळस तर असतीच आपल्या प्रत्येकाच्या हेच्यात हा हा तरी पण आपण घरगुती उपाय म्हणून अस सर्दी खोक खोकला झाला की झटपट चार पानं तोडून आणतो. समजा आता चहामध्येच आपण आले वगैरे टाकून करतो ना पटकन म्हणजे थोडाफार तरी आराम मिळतोच ना त्याला टा हा.
इव्हन म्हणजे आपण चहामध्ये आपल्या लिंबाची पानं जरी टाकले, ना आपल्या लिंबू असतात ना आपण
हो हो हो.
त्याची पानं टाकून त्याचा चहा केला तरी पण सर्दी खोकल्याला ख खूप आराम पडतो. नाही नाही आपल्या लोन लोनच्याच आपण पळ सरबत वगैरे करतो ना ते. हो हो फक्त ते म्हणजे त्याचाच चहा करायचा. त्याच्यात दूध नाही टाकायचं मात्र कोरा चहा कायचा हा काढ्या सारखा का लिंबाची पाने टाकायची. सर्दी खोकल्याला एकदम हे होतं हो आराम मिळतो त्याच्यामुळे.
बरं झालं सांगितलं म्हणजे ते नव्हतं मला माहिती एवढं. असं आपण औषधी वनस्पती म्हंटलं कि पटकन आपलं तुळशी आलं असं हळद वगैरे असं लक्षात येत ना हा. बरं आता बघू कारण आता पुढं सर्दीचाच मोसम येणार आहे ना. थंडीच वगैरे अ छान वाटत आहे ना ते.
आता हे पण आपलं ते टणटणीचा पाला असतो तो पण जखमेवर लावतात.
हो आमच्याकडं पण ते शेतात वगैरे काही काम करताना लागलं कुणाला काही. जायचं ते पटकन असं हातावर चोळायचा. त्याचे चार थेंपे हा आणि लावायचं पटकन मग. त्यांना गुण मिळतो पण आपल्या गवती चहा वगैरे पण
गवती चहा असतो आम्ही अजून तुम्हाला सांगते कडुलिंबाचे तर एवढे फायदे आहेत कडुलिंबाचे की अरे बापरे म्हणजे ते फायदे बघितल्यावर मला त्याच्यावरती पी एच डीच करायशी वाटत होती एवढं त्याच्यावरती कर्तव्यासारखे येण्यासारखं कडुलिंबाचं. पण ते माझं म्हणजे हा. खूप आहे म्हणजे ते थो थोडक्यात म्हणजे असे ते. ते कसं त्याच्यामध्ये असं त्याला कसलाच कीड वगैरे लागत नाही बघा झाडाला कीड लागत नाही हाय ना तर त्याच्यामुळे मग ते असं आपल्या जखमेवर वगैरे ते पानं चोळून लावू शकतो परत दुसरं म्हणजे ते पान असे थोडे आपण एक दोन पानं असे रोजच्या रोज खाल्ले तर आपले शुगर कंट्रोलमध्ये राहते कारण ते हा अंटीबायोटिक पण आहे. आणि बरेच आहे अजून एक
ते बरेच जण बघा आपलं धान्य वाळून ठेवतात ना धान्य वाळून ठेवतात तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण पानं टाकतात बहुतेक कडुनिंबाची हा हा.
दातून म्हणून काही काही लोक वापरतात. बघा ते काड्या चावायच्या याच्याने पण अस आपल्या दातालासुद्धा कीड लागत नाही.
ते सिटीच्या ठिकाणी ते काड्या पण विकायला मिळतात ना असं हा लिंबाच्या काड्या हा.
काड्या आपण ते करतो करतो खूप गुणकारी आहे. त्याच्यावर सुद्धा त्या लिंबोळ्या पासून करतात ते अजून खूप आहेत त्याचे उपयोग. आता मला म्हणजे असे खूप जास्त आट वत नाही पण खू खूपच तेव्हा एवढं आठवतंय खूप जास्त होते त्याचा उपयोग. सालीपासून न मुळापासन सगळं म्हणजे एकूण एक पार्ट त्या झाडाचं औषधी गुणांनी भरलेला आहे असंय.
ठीक आहेे ताई अजून वेगवेगळ्या अशाच औषधी वनस्पतीच आपण नंतरच्या कॉलमध्ये बोलूयात कंटिन्यू करूयात हो हो ठीक आहे हो हो.
मी करते माझं.